हॅलो
हा बोलकी ग
हा येतोय का आवाज हॅलो
येतय येतय आवाज येतय
हा हा त ना सांगात दवाखान्यात आली का जाऊन आलो आलो जाऊन आल की
माहिती सांगा आ दवाखान्याबद्दल
आग तसं नसतं.. प हिल्या दिवस दोन वेळा गेल तेवढ पण पहिल्या दिवशी गेलतो म्हण म्ह म्हण मा आणि असं अ विचारजला बघ काय काय सगळं काय सग ओपिनियन काय नव्हतं काय प्रॉब्लेम आहे असं तसं सगळं सांगितलं त्या डॉक्टरांनी पण असतेनावाची अपॉइमेंट असते ना ते विचारलं डॉक्टरांना मच्याला अपॉइं अपॉइंटमेंट घ्याला लागत वाट असं काही तरी आहे
हा
बता उद्याची अप्पोइमेंट मग उद्याची मअपॉइंटमेंट दिली गेली वेळ नाही अगंव्हा तीन वाजलेलं मग छान प होते मग एवढाच म पाणीतो हेूबा ॉटरध्ये ते रिपोर्ट आणलाय कावाखाऑपरेशन म्हझ काय तमला भवात ए जोर ह तन झातपरेशन आु म आणि म्हटलं अस म आला म्हटलं आ्हाला ज बहा ह मण म्हटली मोसमी जषण श्यामनाती ती ॉक्टरषण गाणी होतीी आणि शकृष्बाण्याबाणी लोक थाबा बनलेच रा म्ह ग म्ह ग ठी एन नाही दं मफ ना हॅलो!
हॅलो!
हॅलो?
हा याय लागलाय बोल.
हा हा, हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो, हॅलो का ते आवाज हॅलो!
हॅलो!
हॅलो, हॅलो!
हॅलो!
हा बोल.
आ, रेंज नाही काय तुला?
हा रे हा रेंज
आम्मि आली काय मग? रेंज मिळाली काय म्हणलं?
हा ना ते
हॅलो हा, तेच मग? परत आणि यायला सांगितले होय तुला? दी
नाही, हा म्हणजे यायला सांग ती मॅडम म्हणली नको शिकवते सगळ्यांबर मी बोलावली मग हे विचारली सगळं. काय काय शाळा शिकले काय काय नाय पाणी जेवताना ती वेळ लाग नॉर्मली पण मी मिळाल का तस गडबड लागली तर मी फास्ट जेवते म्हणलं अन पाणी पिताना अशी पाणी येतंय म्हणलं नाकातून असं, हॅलो!
मग सगळं सांगितलीस त्यांना? मग सगळं सांगित
हा सांगितलं की, हा होय होय सांगितलं मग. मग आणि ते हे अ सगळी असं शब्द असतेत पंखा, खुर्ची, सायकलचे हे फोटो दाव की नाय, तर त्यांना आपण काय हाय ते सांगायच. मग ते चेक करतेत ना तिचा आवाज कसाय. चेक करतेत नीट बोलते की नाय चेक करतेत, सगळे शब्द बाहेर येते कुठं अडकतंय नाही कुठं नाही असं हे करतेत् वाचून दाखवलं मी मग नंतर मग एक मिनटं श्वास घ्या घ्यायचा आणि क क क असं म्हणायचं, तशा वेळेस कसं तसं वीस कॉउंट करतेत त्यानी, मग तोपर्यंत म्हणा म्हणायचं आपण त्यानी कॉउंट कर म्हणजं ढ अर्जंली मा म्हलं मग ते ना आणि अ म्हणजे अस बळा बळा गळ्याला पण सें लावते सें लावते म्हगे ए म्हलाय मग म्हणळ म काया
तुझ्याबद्दल माहिती विचारतात
त्यांनी जे सांगतील ते
हा,
आ,
कानाचं पण चेक केलं.
नाही कोणा सांगित. मग ते पण आता अपॉइंटमेंट पण्याला लागणार
मग तुझं ते सर्टिफिकेट हेनी देणार काय कंड सीपी आर मधनं घ्यायचं
असं झालं होय म्हणजे आता हे चेकअप झालं घेऊन जायच हला तिकड सीपीआर म
हम्,
तर आणि म्हणजे बघणार त्यांनी काय काय रिपोर्ट दिलाय ते आणि मग तुला
हा हा हा होय असं ना हा होय
मग मी सकाळी ऋतुलानी फोन केला तिच्याबरोबर एक दहा मिनटं काढली आता परत तू मला गेल्यास आता मला आणि तुला करायला पाहिजे परत फोन
होय अस
आता काय सांगायचं विचार करायला लागलो मी की पण आता कायतरी इथडें तिकडच सांगतो तो ऐकत बस आ काय करायचं अस आ सगळ्यांच टस्क पूर्ण झा
ह होय ज का नाही हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हा बघती ग फेल्ड झालं परत राहून वरून करायला लागल्या
ह हा हा
फोन केलो मग ते सेल कुठ कुठ लागल्या त्याच्याबद्दल बोललो मग ते झाल्यावर आम्ही मग म्हंली ठेव ठेवू का मग म्हणली अस त तसं काय काय काय काय सांगितली पर म्हणलं मग ठेव मग द झाली
हॅलो
केलं
हा हा
करायचं हा तर करायचं आपलगच चाल आहे तर फायदा फायदा झाला तर बरा नाही तर उगाच आपल्या एनर्जी एवढी आम्ही वाया घालवायचो आणि दहा कुठ तरी जायचा दुसरी
ह
हम्म आम्ही पण आलेलो गाडी फिरवायला प्रॅक्टिस
ह हा हा
ह् अगं एवढा परवा पेपर दिलोय काय आणि मला मार्क किती पडत होत सांग मी घरात येऊन काउंट केलोय मला जवळ जवळ सेहेचाळीस काही सत्तेचाळीस मार्क पडत होत आणि त्यांनी फक्त तिसच मार्क दिल्यात
अस अस
आणि मी क्रॉस व्हेरीिफाय सगळं केलंय सगळे क्वेश्चन पेपर मी चेक केलाय आणि सगळ्याचे अन्सर पण चेक केल्या मला मार्क पडत किती माहित काय सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मार्क पडतात आणि त्यानी फक्त पस्तीसच मार्क
अह हि खस ना
मग मला मी म्हणलं की मी म्हणल विचारू काय त्यांना तर शिव म्हणला की नको विचारू एक मार्क पडला तरी तू क्वालिफाय आहेस मी आलय की ऍडमिशन आणि परत कशाला विचारायला लागल्यास मग म्हणटलं ते पण आहे सोडला काय मार्क काय कन्सिडर करणार नाहीत फक्त नॉमल एंट म्हणून घेत
हा हा
असं केलंय एक मिनिट थांब मी परत लावतो तुला आता हा हा हा